हा बोला काय नाही घरातली काम चालू आहेत
हॅलो
हॅलो
हा बोला
काय काम का
लोटून काढते घरातलं कसार आवडते हा
पनाज
होय आहे की
ती खेळते
हम्म जयवंतन झा आलं
होय चालू आहे
चालेल काय बन ना
अजून मेन्यू ठरायचं अजून ोडक्याची भाजी
हम
तुम्ही काय करताय
अ मी काय नाही घरातली कामं आवडली सगळे जेवंतन केलं जेवणामध्ये का आज बांग्याची भाजी आणि भरीत केली तर
बरोबर
वांगेची भाजी ज रायला मग वांगी कापून घ्यायचे छोटे छोटे
हा
छटेछटे ती निस्ित चौक आणि पिस एसकेप आणि तेवढं कापून घ्यायचं
हा
आणि ना कांदा टोमॅट घ थोडसे तेल घातले ना थोड तेलच फोड कि ल खांत कमटीची मग वांगे किती पंधरा मिनटं भाजून घेतलं पुन्हा सॉफ्टडिस्पिन तर म्हणजे नंतर ना लगेचिस् ते जास्त वेळ ठेवायला लागत नाही
होय का
हा आणि त्यामध्ये मग नंतर चटणी घात ना आणि मग थोडंसं पाणी घालून शिजवायला ठेवलं आणि मग नंतरन थोड्या वेळानेट घटलं तघला
घरी जेवण तु म्च बनवते का
हो हो आणि भरीत बनवायसाठी ना वांग भाजलं पहिला तेल लावून आणि त्याला ना पहिले चापण किंवा चमचान आपण त्याला अस भकं पाडल्यावर हे करायचं म्हणजे आतपर्यंत यज जाऊ ना ते भाासते आत्मवरण ते करून मग भाजलं शेलीवररती आणि मग त्याच पूर्ण ते भाजलेले नाही असते ना वरचं
वापस घर ोडा आप बेड ब एकी बार म खा ग हम हा हो
आणि मगनात ते वांग पूर्ण आहेकडून तचा आतलं पांज भाग अस तला ते काढून सगळ्यांनी त्याचा मॅश केले ते आणि मगत आम्ही ते चटणी मीठ घातलं हो आणिघून पाात ोढ ठे
तुमच्या इकडे पाऊस येते काय आवाज येते
नाही नाही मी ॲक्च्युअली कॉलेजला चालो आहे ना मला मग गार्डन जावं जालागलं
हा हा ह ठी
तुमचं काय मग बाकीचं कसं चालू आहे
काय नाही छान चालू आहे एक का
तुमचं वई कतीली
माझं एकवीस
एकवीस
होय तुमचं किती
माझं एकोणीस
बर
आणि काय मी आत्ता मी फार्मसीला आहे माझं सेकंड इयर
फार्मसी कुठं करताय
बिनायकले
ब कुठाल ते
अ चांगलीमध्ये
हो ते सांगलीमध्ये आमच्या एक मावशी राहत्या
होय
होय
कोणीकरराव
काय प्रॉपर पत्ता माहत नाही पण सांगलीमध्ये आहे
म मी सांगली म्हण म्ह मी ऍक्च्युली मिरस आणि इकडच्या साईड ला राहते काय ते हा निीघच ांबणी दोज तिकडे हा
स्वतःचं घर आहे का
नाही नाही मी कॉलेजसाठी राहायला आले बाई पीजी मध्ये राहते मी पी जी म्हणजे ते म्हणे त्यांना पेइंग गेस्ट असते
हा माहिती आहे
म्हणजे एक पूर्ण फॅमिली आहे तिथं मी त्यांच्यातच राहते
होय
आणि त्यात मॅस पण नाही लावलं पा आहे मग टिफरेंनीकडे चां आणलं कती ख यते
हम हम मग तुमचं घर कुठे
माझं घव कपनूर
कुठं आलं
कबलं विसेल का त्यांच्या मध्ये
हा हा
तिथे एक फॅक्टरी आहे पंचगंगा फॅक्टरी म्हणून ते उत्साचं ते साखर बनवतात ना
हा
ते वाले तिथं राहतो
हो
हम्म
तगडं कारखाने जास्त आहेत ना
होय आहे दिवाळीत पण ना दिवाळी चालू असततली तेव्हा तेव्हा ना जास्त ग ऊस घणतात ना तर उन्हाळ्यात म्हणजे ऊस काही होतेच ना गौत अस असतू पण त्यामुळे तिने चार तेस खूमीत येतात त खूप ट्राफिक जाम असते
हम
मग आणि ते माईचा वास पण जे असत ते आणि ते काळे तेच असत ना उसाचं ते पण वेगच होय
हम्
होच आणि तुमचं बाकी सगळे फॅमिली सगळे बरे आहेत
हो बर यायचं मग संत नसल्यावर मम्मीकडे जायच अस तुला
होय तेव्हा जातोय आता मध्येच पेनजूस घालता अ बेंंदुून आणि वट पौर्णिमा होती बवते हा तेव्हाच गेल ते
मॅरिड आहे का तुम्ही
नाही नाही मी सिंगल आहे
ह
तरवगेल मम म ख काम बोसतवलेला ब ते कडबूवाणी असते म तिथे शेंगात घालतात बैलांच्या
हा हा
हां ते बज मज का पोळ आहे
मम्मी काय करते
मम्मी कान्वन्सर खात
होय पप
पप्पा ह पप्पा पण कामाला जातात स ना तिंगच्या
हम्म फॅमिलीमध्ये कोण कोण आहे
फॅमिलीमध्ये मी माझ्या भाहू मम्मी पप्पा मम्मीचे पप्पा पप्पा खऱत मम्मीच्या भावांची मुलं आहेत अदी हातम सगळे
मोठी फॅमिली
हम
मग मम्मीकडे गेल्यावर फिरायला वगैरे जाईत असतीला ना
होय होय मम्मी कडे गेलेलो पूर्ण दिवस बाहेरच असतोय,
हा
म्हणजे सगळ्या रिलेटिव्हज च्यातं जाऊन येतो मी तिकडे गेल्यावर
हम् हम कुठे जातायं?
ह्म मावशीकडं दिदीकडे जाते, परत ममीच्या काकी म्हणजे मी आई म्हणते त्यांना त्यांच्याकडे जाऊन येतो,
होय
अशी खूप म्हणजे प्रत्येक वेळेस गेली कि मी तिकडेच असते ते
भाऊ काय करतोय तुमचा
भाऊ म्हणजे गाडी नुकताचं बारावी सॉरी अकरावी बारावी कराय लागल्याय म्हणजे अकरावी आर्टस चालू आहे,
हा हा
तिथेच एक कॉलेज आहे, पंचगंगा कारखान्यातशी रतनदीप म्हणून तितंच ऍडमिशन घेतलं,
होय
हॅलो.
हा.
बाकीच काय आणि? काय, काय, तुम्ही दोडक्याची भाजी म्हटलां
होय.
हा, मग ते कसं करता?
आम्ही आधी दोडका चीरून घेतोय
हा.
मग, जरा तेल घालायचं कढईत
हं.
जिरं -मोहरी टाकयचं
ह्म.
कांदा चिरून बारीक टाकायचा. भाजून घ्यायचा कांदा, लालसर
हां.
मग त्यातं, त्यात दोडका घालायचा. थोडा वेळ भाजायचं
हं.
मग, हळद घालायची चटणी- मीठ घालायचं. जरा पाणी घालायचं. मग जरा शिजत आलं की, मग शेंगदाण्याचं कुट टाकायचं
टोमॅटो नाही घालत, त्यामध्ये?
नाही. आमच्यात, कोण खाईत नाही जास्त
आणि कुठं तुम्ही? तुमचा सण कसां साजरा केला? बेंदूर आणि वटपौर्णिमा.
हो केलं की. वटपौर्णिमा पण केली.
पण तुम्ही, उपवास पण धरता ना?
होय. उपवास करते. वडाचं झाड पुजून आलो.
हम्.
आधी, एक दिवस आधी. फोटोशूट केलतं.
फोटोशूट पण केलतं!
होय.
आणि
फोटोशूट केलतं. व्हिडिओ शूट केलतं. हम्म.
माझ्या भावाचा आयफोन य ना. मग त्याच्या त्याला बोलवून घेतलेलं. मग, त्याच्या फोनमध्ये केलतं. हं. तुम्ही करता का नाही? फोटो, फोटोशूट ते.
कधी सण असेल, तेव्हाच. आता गेल्या हयला काय हो गुढीपाडवा
हं.
तेव्हाच केलता.
होय, काय?
होय. त्यावेळी कोणती? ऑरेंज कलर आणि ती, ही जांभळ्या कलरची साडी असते ना?
हा.
ति नेेसलेली. पाण्यातच फोटोशूट केलता.
हा, हा.
अनिकेत, झालं तुमचं, लोटून काडून. लोटून काड का
हो झालंय का.
झाले.
हो हो.
आता पुढची कामं असतील ना आणि.
वय.
काम वगैरे स नाही हो घे लागत. मुीचा आवाज येत आहे घर घेळायला लागलाता.
होय आता झधोप आली तिला.
हम्म.
अ.
स एक मिनिटच.
मग परत कॉल करा. हॅलो.
हॅलो.
परत.
हॅलो हां हां ती थोडीशी रेंगची प्रॉब्लेम झाली हो का खले.
हा हा चालेल बाय.